नमस्कार हॅलो! हाताय येतोय तुम्हाला आवाज. मला येतोय तुमचा आवाज.
हो हो येतो येतोय.
येतो येतो कशा.
मजेत.
काही नाही आमच रेग्युलर रुटीन.
अ आवडले तुमचे काम वगैरे हो मुलीला शाळेत तो नाना आहेच आहे ती सकाळी साडेआठलाच जाते मग आता म्हट आप शाळेतून घेऊन येऊन हो तेच ना
कोणत्या स्टँडर्ड ला
अ ती आता सिनियर के जी ला आहे.
माझी ही सिनियर लाच आहे.
अे वा किती वर्षाची आहेण काय म्हट
वीक मध्ये सहा कंप्लीट होनची.
अ अच्छा अरे वा म्हणजे जुलईचा बर्डे आहे.
हा नेक्स्ट वीकमध्येध्ये
अरे वा मस्तच. हा माझी आता पाच वर्षाची होईल नोव्हेंबर मध्ये
अच्छा!
हा मग ती को कोणत्या स्कूल ला जाते.
इथे जाचं समतानाला एक स्कूल आहे.
अच्छा सौंदाण्याला अ म्हणजे तिकडून तुम्हाला तेच जवळ पडेल ना आपल्याला गावाचं नाव नाही घेता येणार
पर तथे पण नाहीये आणि इकडे पण नाहीये उमराण्याकडे पण नाहीये
अच्छा ओके ओके हा सेंटर ला असेल बरोबर हा आता असंही अ मेन लोकेशन लाच असेल असं काही नाहीये.
हम्म
तेच ना, मग तिला सध्या, त सी, बी, एस, ई बोर्ड आहे का तिचं? अच्छा,, काय काय सिलॅबस आहे त्यांना, आता सिनियर के जी ला?
ह,. सिनियर केजीला खूप दर प्राईज दिलेय त्यांना एक मॅथ ए, इंग्लिश ए आ त्याच्यानंतर ई व्ही एस आहे ड्रॉइंग आहे
ए व्हि एस त्यांना सिनियर के जीला दिलाय.?
हो इ व्हि एस दिलाय.
अरे बापरे!
आर्ट्स अँड क्राफ्टिंग ये, त्याच्यानंतर ड्रॉइंग दिलं या. अ, प्लस मराठी हिंदी दोगबि लिहायचऽ
अच्छा आम्हाला तर फक्त हिंदीच आहे पण अजून आम्हाला इ व्ही एस वगैरे नाही दिलेलं
नाही यांना यूएस वगैरे दिलंय मागच्या वेळेस इथे फक्त हिंदीच होतो मग इकडच्या पॅरेंटसने कंप्लीट केली का मराठी मुलांना यायला पाहिजे
ओ ओबवसली, ओबवसली.
हम्म, मग ते मराठी यावेळेस कंटिन्यू केलंय
नाही पण बरं झालं ते केलंय आमच्या इथे तर ऐकतच नाही, कि काय करायचंय, नाही करायचय, आपण किती कितीही सांगा त्यांना जे करायचं तेच ते करतात.
नाही, आम्ही या वेळेस म कंप्लेंट केलेली होती ना मग मुलांच म्हे प्रेशर कमी होत व्हायला लागला ना मग, पॅरेंट्स तिकडे टाकत नव्हते. आणि सध्या काय झेडपीकडे कल लागला ना, पेरेंट्स चा आता
हो, ते तर आहे आपल, आपण तर झेड पी च झालोय ना, चांगलं होत शिक शिक्षण पण आप, आता असं झालंय की आपण मागे पडलो म्हणून, पोरं नको पडायला, म्हणून आपल्याला याच्याबरोबर जावं लागत.
आय थिंक मला तर असं वाटतय की, मी पण तोच विचार करते का एक, ठीक आहे ज्युनियर, सिनियरला ठीक वाटतं का आपल्याकडे झेडपीला ती सुविधा नसल्यामुळे, आपण करतो. पण फस्ट पासून झेड पी ला टाकलेलं बेटर असं मलाही वाटत, कारण की, नाही, नाही कस आहे, तुम्ही सी बी एस सी पॅटर्न घ्या, स्टेट बोर्डचा पॅटर्न घ्या पण काय आसत माहितय का? झेडपीला ज्या अदर अँक्टिव्हिटीज होतात, ज्या स्टेट लेव्हलला होतात.
बरोबर आहे.
प्रायव्हेटला प्रत्येक ठिकाणी हे नाही ना, कॉम्पिटिशन ला त्यांना इंट्री नाहीये.
हम्म तेच ना, नाही पण, मी आता ना, हे बघितलं की आम माझ्या ना, घराच्या एकदम समोरच अ झेड पी ची स्कूल आहे अं, तिथे ना दोन वर्ग भरतात, पाचवी आणि सहावीचे. ् नसतील. हा,, तरऽ त्याच्यामुळे, त्या एक मॅम आहेत तिथेऽ. पाचवी, सहावीची मुलं मुले आहेत,, आणिऽ ते मॅम दिवसभर फक्त फोनवर,, म्हणजे सकाळी सातला येतात,, तर सात पासून स्कूल साडेबारा पर्यंत सुटतज्ञङ तर साडेबारा पर्यंत त्या फक्त आणि फक्त फोनवर,, बोलत असता म्हणजे त्यांच्याशी बोलणारे कोण असतील ते जाऊ द्या. पण त्या मुलांचं किती नुकसान आहे. आधी एक मॅम होत्या तर त्यांच्या असंब्ली घ्यायच्या. सगळं करायच्या.
मग हा-हा प्रॉब्लेम कोणाचा येतो की ज्यांनी, मुलं त्यांची जिथे शिकतायेतं त्या पॅरेंट्सच लक्ष. ण असेल ना तिथे.
हा म्हणजे त्यांच्यावर ऍक्शन घ्यायला पाहिजे. मला लिटरली कधी कधी असं वाटत. त्यां रेकॉर्डिंग करून घ्या आणि रेकॉर्डिंग,, करून आणि अं हे करावं असं त्यांना पाठवावं. गव्हर्नमेंटला जर तुम्ही असे हे ठेव. तर तुमच्यावर कुणी ऍक्शन घ्यावे,, म्हणजे अे टीचर्स वर कोुणी घ्यावे, ऍक्शनऽ
नाही, आमच्या त्या म्हणाला आमच्या गावातली शाळा व्यवस्थित य,,,
हम्म,
एक हा म्हणजे आहे तीच सेव्हन पर्यंतच आहे.
हा हा हा..
तर आम्हाला म कडे जावं लागतं.
हा
तालुक्याच्या गावाकडे वगैर आजूबाजूला हायेत शाळा तिथं जायला लागत. एक लोकसंख्याक कमी असल्यामुळे आमच्या गावात सातवीपर्यंत. शाळा पण मग चालतात. पण मग शिक्षक चांगलेत. शिक्षक चांगलं म्हणण्यापेक्षा गावात आहे ना राजकारणाचा दबाव खूप आहे.
हा मग म्हणून मग ते बरं आहे.
बाकी फुल ऍक्टिव्हटीज वगैरे फुल घेतात.
हा हा
बाकी अभ्यासाला बाळ कसंय तुमचं हट्टीय का?
नाही आम्हाला आवडतो म्हणजे अ स्वतःच करून घेते आणि मग म्हणजे मला रात्री तिला मी म्हटलं तू आता ना लेट झालाय लवकर झोपून घे. मला सकाळी पारा -नाला बसायचं होत तर म्हंटलं तू घे झोपून. पण नाही मला होमवर्क करू दे मग आपण झोपू मग स्वतःच घेतला होमवर् घेतला दहा मिन- मम्मा दोन मिनिटातच होईल होमवर्क म्हटलं ठीक आहे चल. करून घे पटकन म करून घेते तिची तीच. मागच्या वर्षीपर्यंत दिला तिने मला त्रास चांगलाच. मण ह्या वर्षी.
कॉन्टिन्यू,
अं काय ते? हॅलो. हॅलो.
हो आवाज येतो आहे
हा आता मध्ये गेलेला मध्ये गेलेला बोला ना काय म्हणत होतात तुम्ही?
असं मूड वर डिपेंड नाही ना का आज मूड आहे मग करायचं उद्या
नाही-नाही मूडवर नाही. होमवर्कच म्हणजे तिला असं समजावलं ना मागे मागच्या वर्षी काय करायची ती खूप त्रास द्यायची. आम्हाला नाही स्कूल ला पण नाही जायच घरीच खेळायचं घरीच हे करायचं मग तिला अ ते नेमके दोन ते असे लेबर्स न गाडी भरून जात होते ना तर तिला दाखवलं म्हंटलं हे बघ बेटू जर पढाई नाही केली तर मग असं करावं लागत असं रिस्क घेऊन जावं लागत तर त्यांना एवढं काम करून पैसे नाही भेटत मग तिला असं दाखवलं मग तेव्हापासून ती तिचं तिचंच करायला लागली
मग ती म्हणजे मला काही सांगायची पण गरज नाही आली मग मग करते अ हो
खूप हट्टी खूप खूप हट्टी
हो का
म्हणजे तिला रायटिंगचा खूप कंटाळा आहे खूपच कंटाळा हो
टिंगचा घंटाळा आहे ना मग स्कूल मध्ये असतना मॅम बोलतात ना की खूप कंटाळा करते ती राईट िंगला तुम्ही आणि मग आम्हाला एक्स्ट्रा होमवर्क भेटतो त्याच्यामुळे
हो ती रायटिंगला खूप कंटाळा करते बट रिसायटेशन वगैरे व्य तिथ तिथं
हो सेम आहे मुलांना ना आता ओरली जास्त ऍक्टिव्ह झालेत आजकाल मुलं
आणि तिला तर कधी बोलले का मी का अर अभस तर म्हणते मला अभ्यासाची काय गरज आहे माझ्या पप्पांकडे एवढं आहे अरे बाबा पप्पा खूप मग ती असली असल्या उत्तर देत्याती
हो ते आणि आजकाल त्यांना कळत पण उत्तर कशी द्यायची श्रय म्हणजे सेन्सिबल उत्तर देतात अशी फालतू उत्तरं नाही देत ते
अ आता तिला टीचरांनी परवाच्या तिच्या टीचरांची कालच कंप्लेंट होती का ठीके काहीतरी बोलला तिच टीचर होमवर्क कंमप्लीट नसल्यामुळे मग त्यानी हॅलो
हा बोला ना
हा तर मग आहे ना तिने त्यांना उत्तर दिलं का टीचर मला बोलायचं नाही मग टीचरांनी विचारलं का बोलायचं नाही म तुम्ही मला जर कधी आपने मुजे पनिशमेंट दि तो मे आपको पनिशमेंट दूंगी टीचरने बोला क्यू त ब आपे मुझे होमवर्क बतते हो ना इसलिये मेेरे पापा बोलते आपको कीने कुछ बोला तो करने का नाही
पापाला बोलणे का की आपही जाऊ फिर स्कूल मे पॅरेंट्स म्हेटलं मग पाठवायचं
पप्पनी ते नाही सांगितलं आता कोणी तुला बोलावलं बेटा त्याच्याकडे जायचं नाही कोणी काय तुला सेल्फ डिफेन्स श बला तर तिही तिथी सां ना मेर पापाने बोलाय किने कुछ बोला त का नाही
हा म्हणजे तोच सेल्फ डिफेन्स तिने इथे यूज केला
हो आणि अजून म्हटलेत का मग टिचर विचारलं का तू मग काय करशील मला? ते बोलले क म कम्प्लेंट करेल कमप्लेंट तुम्हाला एफ आर आय करेल म्हणल वाव एफ आर आय करणार.
छान वाटतं मुलींनी एवढं हे कॉन्फिडंट राहायलाच पाहिजे आजकालचे ह्याच्यात कारण मुलींमध्ये कॉन्फिडन्स असलं ना आप म्हणजे आपल्या वेळेस पण तेच होत. आपल्या सगळं डॉमिनाटिंग होत मुलगी म्हणून खाल खाली मान घालून चाला खाली मान घालून हे करा
हो आमच्या वेळेस तर आम्ही इकडं खेड्याकडे वाढलो म्हटल्यावर आम्हाला हे
मी पण खेड्यातच वाढली मी पिंपळनेरकडे एक शेवग म्हणून गाव होत, तिकड वाढले मी म्हणजे मी ट्वेल्थ पर्यंत तिकडेच होते मी इंजिनिअरिंगला इकडे आले
आमचे मोठे पप्पा होते त्यांचा एक रूल होता. खाली मान घातली कि व शाळेत जाईपर्यंत वरती करायची नाही
सेम, सेम आमच्याकडे सेम रूल होता म्हणजे
अं आता एक वेळेस तर कधी हे केलं ना तर माझं लग्न झालं तर माझे मोठे पप्पा सांगायचे, की तुझ खर्च कस ह असलं तरी चालेल
हम्म
पण मला माझ्या पुरीनी सासरी गेल्यावर ड्रेस घातलेला चालणार नाही म्हणजे सासऱ्यांची तुम्हाला परमिशन असेल तरी पण माझे तुम्हाला परमिशन नाहीं का तुम्ही सास ते जाऊन ड्रेसच घालाल
तेच होऊन जात बरोबर आहे
किती काकांच्या तीन मुली
हा.. अ अ हा तेच ना मग तेच होऊन जात अ हो मी याला करते
हो चालेल हा
चाल
एंड करा तिकडून
हो हो